ह
हॅलो. हां बोला की.
आवाज येतो काय माझा?
हा. याय लागलाय बोला की.
काय करायलाय?
काही नाही बसलोय. तुम्ही?
काय नाही. स्वयपाक ते न झालं जेवायचंय. लाईट गेल्या बग आता साडेसात ला गेल्या साडेसात ला गेल्यावर साडे अकरा वाजता येत्या
हा हा
हम्म तूज आवरल हॅलो.
ला-
हॅलो.
हा माझं आवरलं म्हणलं. हा आवरलं आवरलं.
होय काय तिथे लाईट एगदा गेली साडेसातला साडे अकरा येत्या दोन तीन दिवस झाले तसंच व्हाईलय काय तर प्रॉब्लेमच आहे आणि आता मुलांच अभ्यासा अभ्यासाच घ्यायचं तेनी टायमिंग झालेलं असते साडेसात नंतर गेली तर अभ्यास राहतोय मग परत सकाळी उठल्यावर आणि करायचं मग
हा
हम्म
अवघडच आहे स्वयंपाकावरला बघा आता जरा ते कॉल याय लागले तर मम्मीच हिंच चालूच हाईत कॉल त्यात नाही कार्याच जरी एक्सपायर झाल तो पाहुणे मग ते कल या लागल्यात होय
हम्म
हम्म आता मला पण आताच कळालय होय मला पण आता आताच का आलं म आत हेंचा फोन याय लागलाय मम्मीचा फोन याय लागलाय कट कराय लागलोय मी इथ कार्याता प काॅल एक चालू हाय
आ आता काय
म्हणायचं
हम्म
माझं पण आवरलय आता बसलोय हम्म
काय तुमचे ते कोण एक्सपायर झाले आहे
होय पाहुणे आहेत मावशीचा मुलगा चुलत मावशीचा मुलगा चुलत मावशीचा मुलगा.
म्हणजे काय झालेलं असं म्हणजे हार्ट अटॅक तेन असं
काय नाही ड्रिंक करत होतीत त्यामुळं
ड्रिंक प्रमाण एक वाढलंय सगळ्यांचं कॉलेजची मुलं हे तेन सगळं म्हणजे ड्रिंकच म्हणल ग ड्रिंक ड्रिंक
तेना सगळ आयुष्यच बाद होतय
हा ड्रिंक मुळ तर सगळं आयुष्यच पाक म्हणजे त्यांना ड्रिंक करणाऱ्याना एवढं कळत नाही की बाबा बायको असत्या घरात मुलं त्या त्यांचं काय नाही त्या ड्रिंक न एवढं हे केलेलं असतय ना त्यांना पाक बुडवलेला असत ते बाकीच्या कुणांचा विचारच येत नाहीये डोक्यात
आता काय करायचं खरं
हा ते त्याचं त्याला कळलं पाहिजे ना बाबा तेवढं लिमिटमध्ये
होय ज्याच त्याला कळलं पाहिजे खर काय ऐकत नाही
ते घ्यायच नाही ना मला तर मला तर म्हणायचंय ड्रिंक घ्यायच नाही कोणीच म्हणजे नकोच आहे ते ड्रिंक हा प्रकारच नको होता
काय झालं
ड्रिंक हा प्रकारच नको होता ग मधलं. म्हणजे किती जणांचा म्हणजे संसार संसारात. ते उठल्यात ना म्हणजे ड्रिंक मु ह.
होय होय खरं आता काय आहे ते. नाही खरं त्याला घ घेणार आहेत ना त्यांना कळलं पाहिजे कि लिमिटमध्येध्ये घ्यावं वगैरे.
पण आती केलं तर वाट लागत्या लिमिटमध्ये घेतलं तर ना ते अवश
हा मला काय म्हणायचं लिमिट मध्ये तर कशाला पाहिजे कसंय माहितीय का एकदा सवय लागली ना लिमिट मध्ये लिमिट मध्ये म्हणत ती सवय वाढत जात असं होत म्हणजे लई जणच बघाच नाही लिमिट म हाय आणि परत की एवढं. त्रास होतो की बबा लिव्हर खराब होत दारूमुळ. असे तेवढे त्रास होते लिवरचा तेल खराब तेल होते सगळं प्रॉब्लेम होते.
होय होय होय ते सगळं काय नकोच. ते ते निर्माण कोण केले ते बघलं पाहिजे.
ह ते. आणि मग त घरात पायताय म्हणजे घरात सगळं ते.
ते.
वातावरण वातावरण केक होतय मग घरात सगळं.
हम्म.
काय मला ड्रिंक खा म ड्रिंक. पिणारे माणसं पण मला राग येते आणि ड्रिंक जेन बनवलंय त्याच्यात लईच राग.
काय तर आहत. ते म्हणजे मामा वगैरे ते काय काय अस की ते धुमर म्ह. करतात ना ते सगळंच बंद करायला पाहिजेत मेन म्हणजे. तेवगंच तयार केलेगं.
आणि त्या त्या ठिकाणी किती गर्दी असते बघायच तोफान पद्धतीने किती गर्दी असते.
पान प्ट भरलेलं असतय बघ ते कधीरी काम नसतय.
काय वाईट गोष्टीला लगेच म्हणजे सवय लागत आणि चांगल्या गोष्टी.
आहार जातात लोक लोक आहार जातात हा.
हा.
आणि चांग चांगल्या गोष्टी शिकायत नाही म्हटलं की त्यांना नको होते. आणि त्यांनाला वेळ पण लागतोय. आणि ज्या वाईट गोष्टी इतक्याच्या लगेच बाहेर जातात.
वाईड गोष्टी लगे इतक्या चांगल्या गोष्टीला वेळ लागतात खरं हे जमत.
काय चांगलं काय.
हा तेच ते.
काय करायचं. हम्म हम्म.
ते मावा गुटका कन ते रस्त्यावर जा असेल तर. ड्रिंक करून पडायचं ते पडायचं लय अबा लय हान. आता तिथं आता आता तिथं तुको. ेत ते खत्यार नातात ते म्हणजे वाईट ते डमर पा. तिथं करू नका म्हणून दिव्या लागते तिथंच पूर्ण घहण केलेले असते त्या माणसाने.
अंत जमुळे. आबर. पुही होत्या हो म्हणजे.
म.
मण दुष्पिणामदत त्याची.
विष्प.
हम् त्या म्हणजे बा जी लोक ते तुडवून जातात नाही ती घरातशीच जातात. पाय पाय वगैरे पण धुवत नाहीत मग.
आणि धुम्रपान केलं म्हणजे हा धुम्रपान म्हणजे अ सिगरेट पण ओढलं म्हणजे ते माणसात ओढतात ते हवेमध्ये पण दुष्प परिणाम होतात. पण साईडच्या लोकांना त्रास होतो ह्या माणसाना कळतच नाय.
काना.
हा आता साईड म ट्रेन म पण जाताना उभी करते असते आणि त्यामध्ये मान. मावा भुटका खणारी धुम्रपान करणारे असतात ना. एसटी मध्ये म्हण हा एसटी म म्हण.
एस्टीला तर ते पूर्ण अस घाण करत्यात खिडकीत. खिडकी साईड थुंकून थुंकून लय घाण ते.
हाआआ.
तेच की. एसटी कर्मचाऱ्यांनी कसा नियम काढला पाहिजे जी धुम्रपान करणाऱ्यांनी आत जे धुम्रपान करतात ना त्यांना इनटरीच नसायला द्यायला पाहिजे. असंच कराला पाहिजे ते एसटीत.
हा किती घाण करतायेत. प्लस आम्ही शाळेची मुलं असत्यात मुली असत्यात कॉलेज त त्यांना आणि कसं वाटतय ते हा मग.
लहान पोरं काय करणार आहेत त्यांचा आर्दश घेणार आहेत नाही.
हा आणि काय बघू बघू बाबा तस वाटत ते.
त्यांनी पण आता बारकी बारकी पाचवी साहावीचे पोरं पण आता हे करत्यात.
अरे मग काय सगळ्यात बघून बघून होतय ना. अ सगळ्या तेवढा जमाना खराब झालायना आजकालचा तर. लई अस बिघडलय सगळ. हा ते मोबाईल किती मोबाईलमुळे. मोबाईलमुळे एक दुष्परिणाम म्हणजे वाईट परिणाम होतात मुलांवर.
मोबाईल रे काय ते विष तेच नाही हा ते काही विषयच नाही. त्यात आणि भरीतभर आपलं धुम्रपान.
हा मोबाईलमुळे पण आता माझी मोबाईलमुळे पण आता बारकीबारकी मुलं पण कशी आता मोबाईल मोबाईल पाहिजे म्हणतात. मग.
होय जेवत नाही ती फोनशिवाय.
फोन शिवाय जेवत नाही ती एवढी सवय लागलाय.
त्यांना नुसता फोन झालं की झालं आधी कस- आई घरात यायसाठी पोरांना मारायची खेळताना. आता बाहेर जरी जाव म्हणली तरी जात नाही मुल खेळायला. ही आताची पिढी काय नाही नुसता फोन मध्ये नाही नाही नुसता घर नुसता घर हम्म नाहीतर आधीच्या आई काय काय करत होत्या. हा आधीच्या आया नुसत्या ओढून आणायच्या. खरं येत नव्हत आता तसं नाही आता सगळे चेंज झाले.
आता घरात जरा बाहेर जाव खेळायला म्हणत. का तर मुलं जात नाही का तर मोबाईल पाहिजे असतो यांना. जरा आई वडलांनी हा आईवडलांनी स्ट्रीक राहिलं पाहिजे कडक वागलं पाहिजे मुलांसाठी. कारण का त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी आईवडिलांनी कडक वाांगलं पाहिजे. नाही तरर मग काय खर नाही मुलांच जरा आई वडील प्रेम हां रडू दे किती अश रडणार आहे बाळं?
नाई ला काय करायचं सांगा? स्वतः घेता पण गोष्टी वगैरे सांगून वगैरे काही काही सांगत म्हणजे कायच हे करत नाही सध्या
हो आता माझा मुलगा आहे मी त्याला अजिबात मोबाईल देत नाही मोबाईलची त्याला अजिबात सवय नाही हां. अजिबात त्याला सवय नाय ना ह तू रड. किती उशीर रडनार रडून रडून काय होणार आहे मम्मा राहू दे कायतरी कायतरी खायला करतोच. काय तर आपण हे देतो तुला. ते देतो करून आम्ही खेळतो चल तुझ्यासोबत असं म्हणायचं. त्यांना मोबाईल पासून जरा लांब ठेवायचं म्हणजे. त्यांची सवय पण मोडत्या आता माझ्या मुलगाला आजिबात नाही मोबाईल ला मागत पण नाई त्यो. फोन फोनला माझ्या हात फोन ला हात पण लावत नाय मोबाईल मागत पण नाही माझा तो कधीचं.
हां चांगलंय की मग सवय चांगलीय.
हा म ते ओरडत जाणार हाय की नाय ओ मम्मा म जरा नायतर मंग? मी इंथ मग असलं तर मग काय तर गेम खेळतोय आम्हीं दोघं असं काय तर मग करंत बसायचं टाइम पा त्याला पण होतय मोबाईलची आठवण पण होत काहीच नाही मागत पण नाही त्यो. फोन आला तरी बाबा कुणाचा म्हणू फोन आला तर मम्मा फोन आलाय उचलत पण नाही हात फोन लावतं हां उचलत नाई आणि हात पण लावत नाय मला आणून देईल फोन पण नाय असलं. ते कस एकदा सवय लागली न सवय लागत्या, हां चांगली सवय लावली. ते लागत्या वाईट सवय पण लगेच लागत्या त्यामुळें पण जरा आई वडीलांनी जरा कडकच राहायचं
होय कडकच राहायला पाहिजे.
म काय?
हॅलो हम्म चालतंय बाय.
चालते हां बाय.
हां बाय.